काय नइ काय चाल काय म्हणताय
आता इथ पाच वासता पा जायचं होतं जरा भाहेर भाजी आण्यासाठी तर माझ्यासोबत जायला क कोण नाइये मग मार्केटमध्ये आपण जाऊन येऊ का भाजीपाला पण घेऊन येउया
चालतय चल जाउया मला पण घ्यायचीय जरा
होय ना मग तेच म्हणलं तुला वेळ असेल तर तुला फोन कराव विचारवा की तुले तू येशील का मज्यासोबत म्हण्जे कस जायला एकिला दुगी असलं म्हणजे जरा बरतय पडतय ना जाण्यासाठी हा तुला पण घ्यायची का?
हो घ्यायचीय मला
होय का तेच म्हणलं तुला एकदा विचरावं म्हणजे दुगी मग गाडी आहे माजी गाडीवर जाऊया आपण
होय चालतय की जा
हा नाय ना तुला काय आडचण वेगेरे येनार घरात वगैरे काय बोलणार नाईत ना? नाई ना हा हा तेच म्हणलं तुला वेळ असेल तर म्हणल विचरावं भाजी घेण्यासाठी जायचं
हम् जाउया की
तुला हा हा तेच म्हणलं एकदा तुला फोन करून विचारवा ते म्हलंल हीला वेळ हाय का बघाव आणि मग म्हणलं ठरवावं कसं जावं काय ते चालेल ये मग आवरून ये खाली हा हा हा ये चालेल ठेउ म
ठेव
की